येतोय का आवाज आता.
हा येतोय की तुला येतोय.
हा येतोय येतोय काय झालंत काय माहिती आता. मला वाटतं दो्ही कॉलचालतं तेव्हाळ कंबाईन ल आवाज नव्हता.
आं
कट झाला
हम्
तुझा कॉल आला. ना त्यामुळे झालं.
तुझं नेटवर्क तू होय काय. ने नेटवर्क तुला लय बहुतेक कमी आहे. जास क्लिअर येत नाहीय हा.
थोड थोडा लेट आवाज येईल रे हा. बोल की मग काय कस चाललय कॉलेज अ
कॉलेज चाललेय बघ पेपरला का आला नाहीस? ह्
पेपरला नाही आलो द्यायच्या नंतर सगळे.
अरे कधी मर्दा सर तापलं होतं माहितीय का
काय म्हणत होते.
तुम्हाला म समजता का नाही तुम्हाला म कधी मी सांगतोय पेपर कसं लिहायचं. तरी तुम्ही काय लिहेत नाहीसा.
काय विषय.
कधीपासून तुम्हा सांतय काय तुम्हाला खळत नाही काय. अरे पेपर आपण लिहिले नव्हत ना सरळ काय अरे पेपरात ते आपण काय लिहिले नव्हते ना सगळं. काय ना काय सोडल होतं मधी मधी त्याच्यावरच तपलं त
होय काय
त्याच्यामुळे सगळं गोळ झाला होय पेपर लिहा त्यात रिटर्न देणार आहेत परत.
क
आधी दिईल तर रे पण परत मी पण काय लिहिल नव्हत आज लिहून टाकत ते दिले तेव्हा परत. गाडने
काय काय लिहिलंस मग
माझी काय युरिया साइकल राहिली होती. आणि दोन मार्क्स राहिल तेवढं लिहिलं बघ. तेवढंच होल बाकी म्हटलं जाऊ तसं मी काही चेक करणार नाहीत नाही काढलं स्ट्रक्चर असलं. ह
हा हा ह
स्ट्रक्चरला जागाचव्हती ना ठेवलेली तेव्हा त्याच्यामुळं नाही काढलं मग. कशा लवून काढतो परतच अरे चेकच करणार नाही मग कसं ल करायचं उगंच. असले रागवून गेले
चेक करणार की कोण म्हणलं चेक करणार नाही. चेक करणार रे तो तुझं
करणार दे कुठं ते आता. छे
करु दे.
कायच त्यातले किलंय नाही मणून ते युरिया सायकला तिवड लिहिली. य्युरिया सायकल तर पहिले ते दोन मार्क्स राहिले होते किती ते दोन तीन राहिले राहिलेले दोन मार्कची. ते लिहिलीच आणि युरिया सारख राहिलं ते लिहिलं बाकी सगळ मी लिहिल होत त्यात. दहा मार्क च ते
नाही एवढं एवढा ढापला होता तो.
स आ अ नेटवर्क नाही.
आपला होता तो.
काय माहिती, आता कसला कुठला राग कुठं काढाता काय माहिती एवढं हॅलो. हॅलो हॅलो शांती धाम शांतिधाम नाही. हॅलो, का हॅलो